हॅलो!
हा बोला आवाज येऊन राहिला.?
तुमचा आवाज नाही का येऊन राहीला
याच्या आता कमीच येते ना आवाज ओ.
हा म
हो.
हा सांगा.
तस्त कामाने
आम्ही साईपाक बनवायला जातच तो.
हो काय देखरा. लेकर्र म्हटलं शाळेत टाकलं का तिकडे.
हा गुजराती शाळेतच टाकलं.
हम्म म आता गुजराती येतेल.
हा.
हो काय?
हा लिहता येते आता हम् गुजराती तिथली तर येत फक्त आता बोलणं टाईम लागेल थोडासा.
हो.
हम्म.
हम्म.
अ ते ते. दहाच दिसू हाय का ओ ते. दहाज दिसरायला त्याच्यावर हो का? करायला लागते की नाही.
काय?
ते तो पहिला टास्क पूर्ण झाला का. तुमचा तो दहा हजार चा. मग त्याच्यावर हो केलं की. नाहीय केलं तुम्ही
होय.
होच केलं काय आणि त्याच्यावररच
त्याच्यावरच पुुळे येते ना ते त्याच्यावरच काही नाही हा होच कराय लागते.
बर बर.
हम्म.
हा मी केलंच नाही ते अजून. म्हणून म्हटलं कालच खोललं नाही ते.
हम्म.
कारण टाईमच नाही भेटत. काय आहे बा. कामावरे सकाळी जातो. पहिले आठ वाजता जातो. स्वयंपाक करायले मंग तिकडून एका घंट्यात वापस येतो, नऊ वाजता मग घरी आणि
हम.
नाश्ता बनवतो, डबल दहा वाजता जातो. हम मग डबल दोन वाजता जा लागतयं. हम.
बाकी तब्येत कशी हाय?
सगळे सगळं चांगलं वा मी तुम्ही सांगा?
आपल कधी हे सांगता?
तिकडे कोण आम्ही?
हा.
आम्ही आता डायरेक्ट दिवाळीला येऊ.
हो का, मला विचारे गट डबल ऑनलाईन करायला लागतात, मग लाईव्ह फोटो घ्या लागतात सगळे. पैसे
हाव काय कधी.
हा म्हणजे आता ही असली हजर तर आताही घेता येते
नाही म आता शिक नोका घे ना कारण आता पाणीये, पाण्यात त नाही येऊ शकत.
हम्म. आता सरले सर सोबत बोललीन बाई मी चार पाच महिला बाहेरगावी राहयतात म्हणे न गेल्या म्हणे. काम करेले म आता काय तर मग आता विचारून पाहिन बोललीन मी सरसोबत तसं.
हा मग विचार जा आणि मग सांग जा मग मले मग कस दोन तीन महिन्यान मग येणार. हम्म.
हा आणि ते कस सचिवय ही बदलालागील न आता आता आपल्याले तू तिकड राहयतं, पैसे काढायच पंचायत पडते.
पुन्हा काढलं दोन तीन वेळा गेलो, पण त्याही देलंच नाही.
नाही तेन चेक
अ ते आलं नशील एक त ते म त्याईना दिलं नशील ते म पण मग आपल्याला सांगता आलंच नाही.
आलोच नाही म्हणतात ते तस पोस्टा नाई येत. ते पण पोस्टा न ही आलं नाही काहीच नाही.
हाव ना.
हो आता सचिवच बदल करू मग आपूण.
तसं करदाम.
आं. हम्म.
हा कारण की मी आता मी तिकडे गावाकडे राहेयत नाही.
हो ना.
हा आता इकडेच राहतो आंम्ही.
हाव.
हम्म. जो जो वाटेल तो करून टाक जा.
हा वनता बाईला करून टाकतो.
हा वनता आता पहीली का?
हा.
हाव होतीन ते काम चांगल हाव हाव चांगल हाव. हाव हाव मी तर तुम्हाला मांगच म्हण.
त्यावेळेस कोणी तयार नव्हतो ना ह ते कधीनईही निंघून राहिली.
हाव काय?
हो.
ते बाई काऊंन निंघू राहिली.
ते बाई नी त्या बइई ले गटातच नाही म्हणते काहीच फायदा नाही म्हणते गटांनीले.
हाव फायदा नाही. हम्म. जाऊ द्या किती बाया होत म आम्ही दहा.
दहा.
हा.
ह आणखिन कस बाकी
तुम्ही सांगा बा काय चालूये, आमचा त मस्त काम धंदे चालूयेत आराम ही चालूये. लेकर शाळेत बी जातात.
ह इकळीच सगळा
हाव.
हम्म
हम्म गावात गावात काही पळेल नाई.
नाही.
हम्म. इकडे पहा ना पंधरा हजार रुपये महिन्यात लागेल ना आता. हम्म
मस्तं आहे.
म्हणजे लेकरायचं बी पायनं होते म्हणजे सगळंच होते असं पद्दशीर होते असं नाय की
हम्म हम्म
आता इले जाला लागतय साडेबारा वाजता शाडेत साडेबारा वाजता शाळेत गेले की डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता घरी येतात. हा.
हम् मग संध्याकाळचं यशीन स्वयंपाकाचं का
हा संध्याकाळच हाय एका घंट्याचच हाय. हा त मग संध्याकाळी मी आठ वाजता जातो. हावएकाच घरी एकाच घरी दुसऱ्या ठिकाणी नाय एकाच ठिकाणी जातो मी. पण काहीच नाही फक्त आटा लावून द्या, काही कांदा कापून द्या, काही मिरची कापून द्या.
हम्म.
कायं भाजीपाला
निसून दया.
हा.
हं काही भांडी गिंडी नाही घसायं लागतं. भांडी गिंडे नाही घासायं लागतं.
आवाज नाय येवू राहिलानं
भांडे नाही घासा लागतं.
नाही नाही नाही भांडे नाही ते भांडे घाशाचं वेगळं, झाडू पोशाचं वेग ळय हा पण मगं मी नाही जात हेच बरं आहे आपलं स्वयंपाकाच. हम्म त्याले लय टाइम लागतय.
चांगला आहे ना म.
हा ये तसं आता आपण कामाला गेलो तर पाच घंटे काम करतोचं. त म हे माय राहयत राहयत जाये लागतं ना मले.
हो कायं.
एक एक घंटा कराव लागते फक्त ह्याला सकाळी आठ वाजता गेली की नऊ वाजता घरी येता ते - नाश्ता, पाण्याच, चहा आणि मग डबल घरी घरी आली की घरचे बी कामं होतात. आणि डबल दहा अकरा वाजता गेले की - अकरा साडे आकरा वाजता घरी आले की लेकरायची टिफिन - त्याच्या तयाऱ्या करून देले की मगं दोन वाजे लोकांची कामं होतात.
मगं दोन वाजता गेली की अ अर्धा घंटा केली की, आपल्या घरी
हम्म.
अर्धा अर्धा घंटा करतात तेनं. पण कसं ते आरामशीर करतात आपल्यासारखं पटापट नाही करत.
हम्म.
शांततेत काम असते सगळं ह हा. म्हणून म्हणते ते वावरातला काम केल्यापेक्षा बरं आहे. हम्म.
आम्ही जात असतो बाई वावरात
मी येत नाही जातगाव काय. माझ्यान होत नाही जाई तरी जाऊ आम्ही
हम्म
हा
हा
हम्म आता काय कामात आपली इकडे सर्खल आहत ना
सारख्या लावण झाल्या निन चालवत ना.
नेना चाल पाणी किन.
काय तर
पाणी गिणे कसं काय.
सोमवारपासून पाणी चालू आहे आपल्या इकडे तर सोमवारीथ लोय चाल कालही देऊ होत पाणी काल दुपारी आता असा दिवस खुल्ला दिला बाई असं वाटते आता खुलते.
हा हा
हरचेनय
हा कोणय
तुये सासरे
अ मामा जिला मना हो का नाही का काही
जे्मा सोडली ना मागच्या वर्षी पासून
अ होळे नाही पण तरी आनंदख हो क आता सांगाय ना कोण घेतो ना मणा
क्या आणण्याचं काम नाही आता तेच पाहतात धोके.
हा
हम्म
हो ना चहा पाणी झाले की नाही मग?
आता चहा पाणी घेतला आणि तुला फोन लावला.
हा मी केली तिकडून आली आणि झोपून राहिली. आणि मोबाईल होता हा व्हायब्रेशन वर लावेल.
हो का.
आता ते वाजलात खुर्च्यावर ठेल होतय ना तेथ वाजलात होत मग उठले मी.
हम्म
आणि मी बुलून गेले कामा कामाात की बघ. फोनला लागते मण आता घरी कस घरी होतो तर फ्री होतो एकदम. हम्म पण आता इकडे काम कराय लागतेच तर त्याच्यान बोलून गेल ते मग.
हम्म आता एक फोन लावतो आता मनीषाले.
हा
एकट्याशी मले नाही आता हा सहावा फोन आहे मला.
हा तिथे दहा फोन करा लागतात की
करा लागतात माय पात झाले हा साववा फोन आहे.
हा हा
आता एक लावतो मनीषले दुसरा लावतो. त्या शितल तिसरा लावतो त्या शितल आणि एक लावतो शुध दले
हा मला नंबर पाठवला पण त्यायचे शीताल त्या बाईचा दुसर्य
ते आपल्या ग्रुप वर आतना नंबर ते
हा, हा, हा, हा
हा ग्रुप वर सगळेच ना
बरं, बरं त्याच्यात लच काल लाल मग राहू द्या मग
मग फोन मग द फोन होन जातात माले मग डबल पाचच टार्गेट येते डबल मग पाच जणीचा फोन लावीन
हा, हा
हम्म
अरे किती दिवसापासून यालाय हवा तु
अ
किती दिवसापासून येणार
कालपासून
काल पासूनच झाल्या म काल खोललं तर कालच आलंय
ठीक आहे टायमिंग संपला मग आ ठेव हा ठेव अर्चना नाव म